आवाज येतोय काय? आता? हॅलो आता येतोय?
येतोय.
हा, बोल.
काय, काय चाललंय?
काय नाई.
पाऊस हाय काय
पा, पाऊस नाई सकाळी जरा होता. तुमच्याकडे हाय पाऊस? हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो.
हा, हां. तो हां, येत नाही काय आवाज?
जरा जरा, तटालाय मध्ये मध्ये.
हम्म, हम्म तेच पावसामुळं हुईत असंल.
हा हा, पाऊस हाय तुमच्याकडं?
सं राातऽऽ
हॅलो
हां,
हां, बोल, बोल.
रात्रभरारख एवढं चालाय म्हणलं पाऊस आहे मी. तुम्ही भाज्या लावला स काय काय काय
हम् नाही आमच्याकडं कुठं शेतात भाज्या नाही भात वगैरे लावते ग तुमच्या भाज्या लावतास बारात नाही.
बिया लावत्या आमची मम्मी भोपळा दोडका कारली तन भेंडी वगैरे लावत्या.
आमचं काय आम्ही भात करतोय शेतात मग मधी कुठ तर भाजी वगैरे लावते.
हम्म ह आमचं शेतात नाही शेत दुसरीकडे आहे. दारात पण म्हणजे परड्यात कड जागा आहे ना तिथ चलाउत.
हा हा आमच्या पण दारात आहे जागा तिथं फक्त
तिच पावसाळ येतात ना. हम्म.
हा हा.
काय म्हणतेस पावसाळा पाऊस पडल्यावर येतात ना ते उघन त्यामु त लावते.
आमच्या पण दारात हा एक भ पपळ्याच वेल आहे, कारल्याचं वेल आहे, काय वरण आपण घातलाय.
माझ्या मोठ्या काकीने घातल्याय आम्ही नाही घालायला. हम्म
चोतपन गण कले मग अ मम्मीन भोपळ्याच ल्याच बि आण आणून दिलंप्पा मा पासाळ्या तीन हम्म फळ भाज्या घालत अस का तुम्ही
फळभज्या नाही, पालेभाजी तेवढ घालते ग मेथी वगैरे तेच पालेभाजी घालते नाही तर नाही काय
पेरूच तेन झाड नाही पेरू चांगला असते.
पेरूच एक झाड आहे एकच आहे खर एकच आहे दरात ग मोठ्या काकाच्या दरात आहे.
पेरूच जांभळाच चांगलं असते बघ या दिवसात
हा हा खरं जांभळणे पित्त होतंय म्हणतात ना
नाही.
म्हणतात जांभूळ जास्त खाल्ल्यानंतर पित्त होतय.
काय माहित नाही बाई
हम्म.
नाही.
आणि काय नाही तुमच्या दारात काय काय लावलंय.
हम्म भोपळ्याच लावले गवारी अ कारली लावल्यात आणि अ काकडी
हा
आणि त्या ह्याच्या शेंगा कुठले ते मुग ते मुगाच असते ते. अच्छा ते मूग उगवत्यात ब त्याला काय म्हणायचं
कोयम येत नाही
सवारी
हा मला काय म्हलं भाज्यातला काय माहत नाही र हा हा
हम्म
आमच्यात काय नाही घालायला आता नंतर थोड्या दिव ज पाऊस पडल्यानंतर मग जरा शेतात आता काय भात घातलाय मधी मध्ये जागा असत ति मजऊन भाजी मेथी वगैरे टाकून येते ग
ह् हम्म आम्ही भात म्हणजे रोप लावले
भाताचा
मदम
भातात
ते अ तेच की भाताचा वापर लावलात गता
हा आम्ही रोपं लावाय नाही आम्ही डायरेक्ट पेरले
हम् हम्म
आम्ही त्याला डायरेक्ट पेरलोय भात आणायचं वाळ
हम्म हम् आणि मी रो पावली तमु
पेहरायच्या नंतर त्यातन रोप येतात ग ह तुम्ही तरु टाकून रोपण तयार केला आहे का मग हॅलो हॅलो परत तुझा आवाज तरठाय लागलाय हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हम्म हम्म ह् ह ह हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो आवाज येतोय काय? हॅलो! हॅलो! हॅलो!. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!. हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!